मावशी कुठे हो. आवो ते तिकडे जायचंय मोठ दवाखान्यामध्ये हा. इकडे म्हणे दोन तीन अशा नोकऱ्यां निघालेत्या म्हणे.
काय करायचं तिथं काय कंपाउंडर सारखं काम करायचे. आता मला फोन आला त्या ताईंचा का म्हणे आपण जाऊ म्हणे तिथे. दवाखान्याकडे तिथे ना ते लोक घेतय म्हणे भरती करताय दोन तीन बायका
हो का.
हमंम.
काय पगार वगैरे काय सांगितलं त्यांनी. हां. आणि मग ते काय ठरवतील पहिला परीक्षा घेतील हा हा.
करायचं काही नाही मी म्हणलं यांना सांगू देऊ यांना पण चालल होत.
नाही बघते मी. काय म्हणता काही नाही तसं माझं फिक्स नाही प मला दवाखान्याची लय भीती वाटते मयमावशी. आता आता हम्.
तन स त्या लोकांना उठून बसायचं गोळ्या औषधं द्यायची त्यांची थोडीशी काळजी घ्यायची वृद्ध लोकं राहतात त्यांची काळजी घ्यायची काही थोडंसं बरं नसत मग तेव्हा त्यांना पांघरून टाकायचं अंगावर काय असल ते काम करायचे मग काय थोडसे ते सिस्टर लोकांचं बी काम देता त्याच्यामध्ये बघा म्हटलं तुम्हाला करायचं असेल तर ते काय ग देता ना ते इकडून तिकड फाईली पोहचवायच्या परत ते तुमचं काय म्हणत आपलं ते गोळ्या द्यायचे ते पेशंटला उठून बसवायचं त्यांना थोडस चालता नसेल तर चालायला फिरायला लावायचं थोडस दवाखान्यामध्ये हम्म चांगलंय नाव मग काय बरं आहे ना मग हा मग काय करता ते ते मावशीनी सांगितलं म्हणे फोन येऊन गेला बाई म्हणे बघ म्हणे तुला लागायचं. दोन तीन वेळेस विचारलं त्या मॅडमनी म्हण ती ताई येणार होती येणार होती काय म्हणे म्हटलं सांगून देवा म्हणे तुला म्हणे म्हणून मी तुम्हाला फोन केला का येता काय म्हटलं आपण जाऊन येऊन
हा जाऊ ना चला बघून तर घेऊ काय म्हणता काही नाही मग कळलं आपल्याला कस कलता ् हो चालेल बघू ना कधी जायचं उद्या पण मग जागा जर निघून गेल्या मग म हम ह चालेल चालेल
काही नाही बाई पाणी आलेलं आहे पाणी भरती काही तो गॅस च टाक वाला भाऊ आलेला आहे ती टाक्या घेऊ राहिली दोन मग किती दिवस झाला आमच्याकडे गॅसच नाही आहे मी चुलीवर स्वयंपाक करती बाई गॅसच भेट ना मग सगळे भांडे काळून जात हो बाई काय करता
मंगात म होणार होत काय
ह
काय म्हणण काही नाही तुम्ही काय म्हणता काय चालू तुमच बाकीे
च आपला पाऊस पाणीचं आमकं कपडे धुवायचे तेलेच काम पडलेले आहे नळ बी आलेली मोठ टलावायची हे सारखं काही ना काही चालत राहतं बाई उठल्या पाासून एक एक एक एक एक एक हम्म काय म्हनता तू
काही नाही बसले होते म्हटलं बघू आता तुम्हाला फोन लावून काय म्हणता तुम्ही काही नाही
मला सांगितलं होतं ना जॉब म्हज तर का मी रोग नाही दिलेलं अ मला ते सांगितलं होत तर मॅडम ना गावाला गेलेल्या होत्या पंधरा दिवस झाले त्यांच्याकडें लग्न होतं ना तर तिकडे गेलेल्या होते्या तुम्हाला दुसरीकड कुठ आहे का बोघाव लागेल पाहि कुठं दुसरीकडं
कुठं दुसरीकडे असल ना तर तसं पण सांगा म्हणजे काय जर हे नाही आपल्याला झालं तर मग ते तरी होईल
बर बघावं लागेल कुठं दुसरीकडे आहे का
हम् बघा तस मग माला स त कसं मी पण कर तेव्हा तुम्ही पण कराग आप हा ना कतीडती हा तेच
हम्म म्हणून म्हटलं तुम्हाला विचारून घेऊ काय म्हणत काही नाही तुम्ही हो म्हटलं असेल तर मग लगेच जाऊ आपण असं आपल्या जरवडलं ना चांगलं विनलं असेल नाून टाकू ते
जळलेले केस बीज असत ना त्यांची भीती वाटते नाहीये का अ पेशंट कसे पण येत काय सांगत तरी पण हो प्रायव्हेटला पण येत ह चांगले चांगले लोक ह येन
हे इकडे वेग ते वेगळं आहे असं दोन दवाखाने राहतात सरकारी वेगळं खाजगी वेगळं. असे तो नसतात म्हणून म्हटलं. बघू तु मला जर चांगलं असेल तर करायचं काम दुसरं काय हम्म
आपल्याला दोन दहा हजार हा टाइम किती तो बघून घे जास्त असेल तर नाही होऊ शकत नाही का कारण घरातला पण करून बाहेरच करून नाही जा म त्या
हम्म तुमची पोरगी ना कराय लागत करल ना ती नाही का मग
हो शाेत जाते त दिवसभर. चांलतचात ना
हॅलो नाही का माझ्या त दोन पोरी ये पण काय काम नाही करते बाई. मोठी बी नाही लहणी बी नाही काहीत नाही करत ती एक जॉबला आहे. तिथ नुशी बसून राहते आणि तिला आणि आहे ती बी तशीच बसून राहते.
यच तं काहीच का करायलायला. बाई बाई एवढा लवकर. हा हा.
कामं राहतात. त्यांना त्यांच्या आयामपेक्षा त्यांना काम जास्ती राहतातग. हा चांगलंय अख्खा दिवस इकडच्या इकड होऊन जातो सूर्य इकडचा इकड मावळून जातो. पण तरी लवकर आांघोळीने करते ते हम्म. ना अांगोळ तर जाऊ दे्या नाष्ट्ते बी नाही करत आईत जेवण झालेलं राहत तरी नाही करत ते.
ह का. मोबाईल मोबाईलमध्येध्ये.
प
ाच काम मोबाबालत त क करतात काम राची हा का मला दिवस दिवस मोबाईल बस हो आपल्या..
चालू
चालत राहत मोबाईल मोबाईल मध्ये चांगलं आहे ना उमा अजून काय पाहिजे तुम्हाला चांगलंच काम तर करताय. चांग कात. हा काला
क हम्म काय म्हणत अजून ह
काही नाही बाई तुम्हीच म्हणा काय म्हणता काही नाही बसली आहे. बकू आता काय होतं काही नाही मग सांगेल मी तुम्हाला माला तर आता विचार करायला. मीच.
ह का. मग काय विचार करायचं जायचं असेल तर हो मणा नाही. सलमानायचं तर जाऊ दे्या मग काय करायचं.
अ काम बी पाहिजे ते परत हे बी होऊन नाही राहिलं काम बाकीचे पडलेले काम बीन राहि आहे. ह ना.
हम्म.
म्हणजे एक बे काम असं व्यवस्थित सुरू आहे की नाहीर एल म्हण म्हंटलं. उरगिट क प. कोणतीओ. लीय. नाहीत नाहीतयंदंदोगरीगरी बचार्यालाोकचा फायचा हायचा. चाल चा चालं. विचना विचार विचारलं काय म का.
काही नाही विचारावं लागेल त्यांना.
नाही आली नाही तर आली असतील बोललं विचार बोलले असते नाही प मग. जा ह तिकडड राह त हा पोटाला मग. ह हा ते लेटा लेटा फक्त मग तर मग ते दवाखान्यात नाही जाऊन आले का चांगले दवाखान्या
पण ते उतरूनच नाही राहिली सूजच नाही उतरना तिची मग त्यांना सोनोग्राफी बनोग्राफी करून बघा केली नव तरी प न. का बर काय माहिती बाई कुळवा. तर घेते सगळं घेत तरबी नाही उतरत आहे बाई. हम्म काय झालं काय माहिती? डोक्याला तापच होऊन जातो सिजरवाल्यांचा कय आणता.
हॅलो हा बोला ना काय मनता. काय नाही हो बसलेली आहे बोला ना तुम्ही काय म्हणताय तुमच्याकडे कायच ना. काय नाही बाई आमचा आराम चालला आताशी कुठली मी आता बघेल आघोळ बिंघोळ चहा पाणी करल मग सुरुवात होईल आमची ठी चल जेव जवन बनवायला.
ह आम्हाला बी करायचं. नाश्याच करायचंय काय बनवणार आज नाश्त्याल आम्ही ना. अ उपमा बनवणार पोहे बनवणार आणि डोसे बनवणारे एवढं. नाही दोनच दोनच एक एक दोन दोन करायचंय ती जास्त नाही करायचं एवढ. काहीच नाही. आणि जेवायला हरभऱ्याची भाजी आणि वरण भात करू म्हटलं. आता काय करणार आहे ना.
हा. हा ना बाई. आमच्या इथे बी तडाम तुडूम पाणी भरेले पार.
हम्म. लय शेतालागे पाणी भरलेले आहे जायला बी जागा नाही बाई. हा ना.
काय करावं? हो. नाही ना ओ आपल्या इथं तर सारी माती, माती, मातीच आहे ना. हा ना, चला मावशी ठेवते मी. हां, हां बाय.